हॅलो हा बोल
का काक म्हणजे तुम्ही तिकडन कॉल केला तर तुमचा एक टास्क म्हणजे झाला का
हो हो आता माझा संपला का तू कर दोन
हा
तू जेवढे रिसिव करशील ना ते तुझ्या टास्स मध्ये पकडलेने जाणार
हा
हा
हा म मी आता दोन तुला गेले एच एका लेडीजला गेला होता मला आधी तुमच्या आधी एक आला होता
हा हा मला पण येऊन गेला मम्मी तिला तिने मला केला ना मम्मी तिला केला हा आणि आता बाकी मग माझ्या बहिणीला करेल मग मी झाले मग माझे पाच म ते पाठवतात का काही कारण तिचे पण आहेत ना तिला कितीतरी कंप्लीट करायचे वीस कंप्लीट करायचे तिला. हा त्यामध्ये मग शेताचं पण काम आहेना गतिला. शेतात पण जायचंय तिला मग ते. हो.. पण मग हॉटेल वरती नाही लेडीज ला इंज नाही. कारण गावात हॉटेल म्हणजे कसं असतं खाणारे पिणाऱ्यांची नॉनव्हेज हॉटेल आहे ना त्यांची त्याच्यामुळे मग त्यांच्या हॉटेलवरती कामाला माणस आहे मोठी हॉटेल आहे ती पिनाऱ्यांसाठी खास रूम वगैरे आहेत. म्हणजे ह्यांना नाहीच आहे डायरेक्ट तिथे चान्सेस नाहीय.
नाही का?
नाही.. हॉटेल वर जायचं नाही किंवा दुकानात जायचं नाही फक्त घरी पोरी सांभाळायची
आणि थोड फारेतात कामा
ह आता बाग लावलेला आहे ना मग ते फुलं वगैरे काढायला जातात. किंवा मग यात डाळिंब
अच्छा.
मग आता ते आत्ताच लावलेलं आहे मग ते पहिल्या वर्षीला फुलं येतात ते काढून टाकतात ना असं काहीतरी आहे त्यांच.
नाही ते गळून पण जातात पण काढले तर ठीक आहे.
फळं लागून जाईल ना काही ना.
हा हा.
मग ते फळ लागू द्यायचं नाही. मग ते आणि मग ते माणसं लावून करण्यापेक्षा घरगुती करतात मग‌. थोडंफार काही निंदायचं वगैरे असेल.
ह म आज संडेच क्लास सगळे बंद असतील?
हो.
आणि आणि दुकान पण का?
दुकान असं मी बोलली ना तिथेते बंदच केलेला आहे बघू आता.
बंदच आहे का ह हा स्वतः
भरपूर फिरतोय अ गं गायांसाठी रोज म्हणजे मी क्लासवररून आली थोडंफार घरात आवरलं नाही आवरलं परत मी जाते हा.
पण तेव्हा त उन्हात फिराहायचे बापरे
भरपूर स्ट्रगल आहे.
स्ट्रगल हाय. आता तरी थोडस उन्ह सावली तेव्हा त मी होती तेव्हाता उन्हात फिरायचे
हा नाही इतकं स्ट्रगल आहे ना भयंकर बघू आता
काय करता.
हम्म. क्लासला काय रविवारी सुट्टीच असते.
हा माला पण सुट्टीचा आहे आज.
पुढे, पुढे पण द्यायचे मला शुक्रवारी मला गावाला जायचय. ह शुक्रवार, शुक्रवारी घेणार मी क्लास शनिवार अ आषाढी एकादशी निमित्त सुट्टी देईल रविवारची सुट्टीच असते. म जाईल तीन दिवस मी शुक्रवार, शनिवार, रविवार, गुंजनचा बड्डे आहे ना गुंजनचा बड्डे आहे.
हा.
पाचवा बड्डे आहे तिचा मग मी पहिल्या बर्थडेला गेलेली तशी कोणत्याच बर्थडेला गेले नाही.
नाही का आता जाऊ हा नव्हतीस मग मी इथे. अ गुंजन मोठी आहे ना?
हा.
काय लाानच नाव काय ओवी का काय हा ओवी
ठला हनी पण ती आग आवे
हा मोठी तुमच्या अंगावरती ना
हा पण मग आता ती लाणी पण तशीच झाली आता म्हणजे ही मोठीला जीव लावते बघते ना ती
हा
पण ती तरी पण कमी प्रमाणात येते माणसाकडे माझ्याचकडे नाही तिला फक्त तिची मम्मी लागते तिकडे जग हर्षात सारखं
इकडच तिकडं होऊन जाईल पण नाही तोंड नाही म इडच तिकड होईल बघ मममी कस करत
काहीच नाही मम्मी मागेच फक्त पडायचं फार सुविध असच त्याला प फक्त मम्मीच लागते आता तो इतका मोठा झालाय आता अ म्हणजे चौथीला गेला ते चार दिवस पंत मम्मी जाऊन झोपायला जातो किती रागवलं किती बोललं तरी पण असंय तेच ताईच्या तिकडे गावाला आल्या ना आणि त्याला इकडं असं करमत नाही बर का त्याची मम्मीने असेल तर हा कधी कधी रोडू येतं त्याला मम्मी कधी येईल अस नाही मम्माच बॉय तो
म्हणून लग्नाला पण ती म्हणे मी दोघांना आणणार नाही नाजूला घेऊन आली बरोबर
ह अ नाही ते काय झालं त्यांना सुट्ट्या होत्या मयूरला मयूरला सुट्ट्या होत्या मग मयूर पण
लगेच दुसऱ्या दिवशी इकड गेला हफुलला हा का हा ते तुमच्या कोणत्या तरी पत्नीचं लग्न होतं ना तिथे
हा मोठ्या पुत्रीचं लग्न होतं ना
हां
मग हारसुरला गेला तो मयूररा सुट्ट्या होत्या म्हणून
हा ते डायरेक्ट रात्री डायरेक्ट खर्सरला गेले होते ना ते लग्न झालं लगेच हो आली त मला पण सुट्ट्याच होत्या ना
हम्
पराने एन्जॉय केला लग्नाला या नवरी मागे नाही हा ना मग त्यांची मुलं
मुलं म्हणजे फक्त कोण माहिती का हे दोघं आणि त्या नवरीचा मावशीचा मुलगा हम् बाकीची मुलं त्यांच्यात म्हणजे आता आमच्या घरचे बाकीचे मुलं आहेत ना ते त्यांच्या त्यांच्या बाकीच्या एन्जॉय करत होते हे दोघं त्या नवरीच्या मागेच
ह का
ते वधू कक्षामध्ये बसून राहिले त्या नवरीसोबत दौी सोबत फोटो काढायला गेले असं हर्षात बसला होता घोड्यावर.
घोड्यावर बसला होता
हा ते नाही का आपल्याकडे काय म्हणत शेमंती नेतना तेव्हा हम्म
पाारवत पहिल्यांदाच घाबरला तो काय झालं शवटीच्या भावाला मी बोलली त्यांच्याकरीती पसच नाहीये ना नाही
म्हटलं अरे तुला बसावं लागेल म्हटलं ग घोड्यावर तो म्हणे नाही हो काकू म्हणे कुठे घोड्यावर बसतात म्हणे म्हटलं तू जातो काय म्हटलं अधिकार येतो नाही का तुझा मान येतो नाही नाही म्ह म्हटले जाऊ दे मग नाही तिकड शेवंतीस निघत नाही
बापरे
असंच नवरदेव येता शेवंती पण नाही हा डायरेक्ट येतात शेवंती व्हराड जरी आलं ना पण वराड आदल्या दिवशी आलेलं असतं ना नवरदेव हा मग तिथे शेवंत
शेवंती नाही निघत
शेवंती हा विषयीच नाही तिकडे
नाही का
नवदेव तेच -त्याच्या पारावर जाणार तयारी करून डायरेक्ट मंडपात येणार मंडपातचा ओवाळायच आपल्याकडे कसं ते हे करून बसतात बघ फोन तुला येतोय का?
नाही एक मिनट
हॅलो
हॅलो, हा बोला ना मला फोन येत होता हा का
हा आपल्याकडे कसं करतात हो ग या पावसामुळे काल आहे ना पाणी तापलं नाही आणि मी सकाळी खाली जायचा थोडासा कंटाळा केला घेतला मी गार पाण्याने अंघोळ करून
कंटाळा
हां
हा
कंटाळा करून घेतला मी हॅलो
हा बोला ना
मी तुला तेच म्हणत होती हॉस्टेललाच थांब
हो आता म हॉस्टेल करायची हॉस्टेल करून घेल
हॉस्टेल कर नाही तर रूम करून राहा पण तू रूम करू नकोच राहू हॉस्टेललाच राहा
हॉस्टेलचे रूम चांगले आहेत म्हणजे प्रत्येकी म्हणजे तीन- तीन अ तीन -तीन आहेत तीन -तीन बेड आहेत म्हणजे एक रूम ला तीन- तीन जण आहे रूम म्हणजे जे एक- रू आपला बेडरूम असतो ना तेवढा -तेवढा एक रूम आहे े हा चांगलं आहे दोन- तिघांना तीन बेड दिलेले आहेत तीन साईड ला ज्याचं -ज्याच सामान काय ठेवायचं त्यांनी
हो मग मी तेच म्हणते कारण येण्या जाण्या येना माणूस दमून पण जात आणि अभ्यास नाही होत
हा आणि आम- कॉलेज बी डायरेक्ट नऊ ते सात नऊ ते चार आहे नऊ ते चार ये हो
ह ह मग आमचं पण होतं ना आम्हाला सकाळी बघ सहा वाजता निघावं लागायचं घरातून कारण साडेसाला आमची बस असायची कॉलेज बस प्लस क्लासेस होते माझे अकरा ते पाच क्लास असायचा आपल्या साॅरी कॉलेज असायच त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल असायचे काही थेअरी असायच आणि पाच वाजता तिथून निघाला ना साडेपाच ला बस असायची आणि कॉलेज किती लांब अ.. तुला सांगते जवळपास आम्हाला अडीच पावणे तीन किलोमीटर पाई- पाई चालावं लागायचं
बापरे
आम्ही अक्षरशः नय का पळत जायचो साडे पाचच्या बस साठी कारण साडेपाचची बस गेली कनय साडे सला असायची
एक तासानंतर डाय.
हो आणि त्याच्यात येना माणूस थकून जायचा ना अभ्यास व्यवस्थित नाही होत अगं.
हा नाहीच होत ना हो हो.
ह हे कसं हॉस्टेलला गेलं का मस्त थोडस आराम केलं का आपला आपला माणूस फ्रेश होऊन लगेच अभ्यासाला बसतो.
हा तिथं लगेच आणि जेवण कसं टाइम टू टाइम सगळ्यांना
हो काय प्लस म्हणजे घर आताजून काही काम करायची गरज नाही.
हम्म ते तर हा
आपण किती पण दमून आलो किती पण काही केलं आता माझी मम्मी कामाला गेली ती असायची ना आम्हाला माझी मोठी बहिण स्वयंपाक करून ठेवायची आम्हाला ते भांड्या आवरायचे घरात आवरायचं म्हणजे ते काम करणच आहे मग त्याच्यात परत अभ्यास व करायचा असं. त्यापेक्षा ना हॉस्टेलच बेटर आहे ऑप्शन आहे तुला माहिती आहे का.
हा ना हॉस्टेल का मम्मी म्हणे माझे मोठे काका नाहीचय कर नाही तिला हॉस्टेलला टाकू पण मम्मी म्हणे अव करत असेल तर करू द्या म्हणे तिला म्हणे असं. मग कर कर म्हणे तून फोन एकदा मायन म्हणे चालते म्हणे
नाही नाही नाही नाही हॉस्टेललाच थांब तु. हम्म तुला वाटेल तेव्हा मला कॉल कर तू. तुझे टास्क कंप्लीट करून टाक.
तुमचा नंबर काय ये?
हाच आहे ना नंतर सांगते मी याच्यावर नाही सांगणार.
नाही का चालेल हा. हव चालेल.